होरही साडे.
हा गेले शायद
किती वासू राहते
अम दोन पाहुणे आठला जाते आणि दोघी जणी साडेआठ ला जाते.
त्यांच नाही नाहीचला
हा मग स काही साडे सात लाच ते समजा तिथं जाते स्टॉप वर.
स्टॉपवर.
हा.
आता बर आहे पण
हा ना सकाळी जास्त थोडासा पाऊस चालू होता ना मग मोठ्या गाडीत नेऊ घातलं हो त्यांना तिथपर्यंत त हा तुम ती शायलो.
अच्छा.
ह ते मग अग ते वयान पुस्तक लय ना ते बॉजे झापत नाही पोरायला
पीरीयडस नाही का त्यांना.
आं.
म्हणजे पिरिअडस नाही का?
पीरियडस हा पिरियड आहे पण मग वई चेक करायची काय
हा एक पिरियाड दोन तीन तीन वज लाहते त्यांच्या बॅग बॅगी उघडा
अगं दिदी म्हणत होती त्याला त्याला काय म्हणे अरे टाइम टेबल आला स त्यान सर्व आहेत घे म्हणतो नोटबुक आणि ते नाही म्हणे या मला या उड्या माझ्या कामीच्या आहे म्हणे लागतेच म्हणे टाइमवर काय करते म्हण तिथं.
हा मग काय वर न म्हणत अल्लं नाही का. त कोणी पावाया ख काही देत नाही
मग तेच आहे ना आणि पनिशमेंट कराची भीती वाटते त्याला लची भीती वाटते अवो लईच तो आवलच त्याच त्याच्या उशीरे राहतो लई.
मुशाली का.
ह हुशार आहे बाकीच काही टेन्शन नाही कारण कि इंग्लिश पण चांगली वाचतो मराठी चांगली वातो
हा म्हणजे इंग्लिश इंग्लिश बि घयला पाहिजे मराठी बी यायला पाहिजे. पण कोणाकाला इंग्लिशल्या मराठीत येतच नाही.
नाही मग सी बी एस सी टाकलं का सी बी एस सी पॅटर्नला दोन्ही राहतना मराठी
हा हा ते.
आणि इंग्रजी बी आहे.
हा ते दोन्ही ना त्याच्यामुळ का एवढं वाटत नाही ना आपल्याला पण
हम्म.
नाही वाट ना हा म्हणजे मग आपण जर समजा असे शब्द सांगितले अं त ते पण लिहतो तो इंग्लिशमधले हा मराठीतले इंग्रजीतले.
आता
त्या त्याच्या बुद्धीचे मानान भरपूर हुशार ये समजा.
हा आमची पण हुशार पण का कर शाळे
तेच आहे ना ग मग हे पोरायचं एकदा व्यवस्थित असलं ना टेन्शन नाही राहात ईकडे किती
हम्म आता तुला कस समजा स्वयंपाक ते तुझं काम आवरलं तुला टाइम भेटत असन पोराला
हम्म. डबा म्हणजे माणसं पण नाही ना ईतके आम्ही चा
हा बहु ड्युटीला गेले का काय मग.
हा.
माझं कसं आमचं कसं आहे समजा आता आम्हाला पैसा का इतका पाऊस चालु कोणी शात ज रस्त्याना सारीे म्हणून राहिले काय करायच शातात वल्ल्याचं काय काम आम्हाला सारायला प्रत्येकाला इथपर्यंत म्हणजे शेतापर्यंतच तर सारायला तोंड द्याय लागल.
काय करायचं काय करायचं बाजार आता थोडं फार निघतं दॅस लागत ना ग? बाजार बी काढून. मग आता तू सांगते, थोडाफार चालू आहे. तर गोबीच रोप लावायचंय. आता ते पाऊसच लागतो ना.. ! पाऊस जर उघडला. तर काय करते, मग अजून आणि ते मला मागचय, रोप खराब होऊ राहिलं.
हम् काही काही चालूच, राहत आपल्याल
किती वाजत. किती वाजलेत.
तो चारला येतो ना.
चारी
हा चार सव्वा चार, वा तल यऊज तरतायल.
आचे दे सा ब ब. येवून पोलीस येईल. म्हणजे आमच्या घरच्यावर शाळ आहे. ह वत
हे लांब असल्यामुळ टाम लागत. आणि लांबी ना का त्याच्यामुळे, टाईम लागत तो पोराला यज तर.
हा आमची पहि पहि शाळा, होती ना हा पहिणी जा होते ते. त्या वला होते. शाळाला बारला
हा का.
फिक.
हा तेच आहे ना पण जाऊन तर त्यांचं, भवितव्य उज्ज्वल झालं सारं झालं.
ह
का ग मग या वर्षीचाच, कसं काय राहिलं. कर अम कारण के एवढा. पाऊस नाही या लंचीचा, ऑर्डर टायमाला.
नाहीबर हजार वर्ष.
म्हणजे मागून, आला ना पहिल्यांदा कुठं
हाल ब. हमारा
ते पाऊस आल्यावर खराब होता संक.
म्हणजे त्याला. ती ना आ म म्हटलो. रात्र बाहे घज ना पावसाने.
नाही त्याला थैले पा बाय, अवजून झडणारी वेगळे.
तुला तर तेच काम होतं वाटतं, चिचा मोजून द्यायच्या आणि अजून मोजून घ्यायच्या का.
होे दिवसभर, माझ जेवनान तुचं.
आणि आता झोपडपट्टीवर, पोर फूड इथच होतं ना गं.
हा बोलू जाले प. पर घरातल्या. कराय बई नाही आहच र मला.
आम्ही एकदा रस्त्याने चालो होत, रस्त्याच बसलो गाडी बा लाली. आगत हाल नच नाही ना सारी हसुरली नाही लला बेऊ वाटत नाही बाहिलाचं कशाचं नाही
कामचलेथ बसो तिकडेलागे प्र
तिकडं काही बाहेर निघाच
नाही बाहेरत नाही तो मला का बाहेर गे.
हा टी वि वि व्यासना.
नाही नाही ती मी नाही खेळतो खेळतलाय आणलेलं आहे. गाड्या घोड्यान खेळतो. ते काय मोबाईल पाहतो. आता घ्यायचीती मी आता सगण बारीश चालू होती ना. पाऊस.
हम्म. काग मग भांडे कुंडे खायपुरतेच नेयले का तिकडं?
हा य कीचन बंतात नेमले.
हा. आणि मग तिथ रूम कशी आहे? एक किचन एक हॉल आहे ना?
हा नाही किचन, हॉल, बेडरूम. वन बी एच के, कधी वन बीएच के ना.
वन बी एच के.
हम्म. एक बेडरूम, एक हॉल आणि किचन.
अन काय भाडंये त्याला मग.
सहा.
सहा हजार.
हम्म.
लाईट बिल.
लाईट बील यतो. साह सहाशे आठ
म्हणजे ते भरत्या
आपण बर नाही आम्ही भरतो.
तुम्ही आणि पाणी
पाणी आहे हेतो ना
मग बोर आहे का असं समजा नळचं ते.
अम्म नाही बोरे ना. चार बोरे बिल्डिंग मधी.
हा का?
पाणी येतो ना. पीयास पाणी वेगळं येतो. अ वापरायचं वेगळं येत. पियाच पाणी अ खाली जाऊन आणाव लागतो.
हा मग गारच असेल ना प्यायला पाणी.
हा म्हणजे जा फिल्टरच आहे तो पाणी. उनाळा येतो.
हाव बाई.
मी ते जाचा शॉर्टच नाही. फिल्टरच पाणी घानपण नाही आजीबात. नाही काही नाही सांगच कायल काहीच नाही.
अगं एवढं तरी बरंय ना. काही काही ठिकाणी लई घान राहती. स्वच्छता असली तर चांगलं वाटत.
शुद्ध पाणी. पियला पण छान.
आमचे पण पाहुणे राहते पाय तिकडे. आता कुठ कोणतही ते कोण्या एरियात राहता. ते नाही सांगता यायचं पाय बाई. अ माझी एक मावस मावस ननंद राहते माऊस त्या माझ्या आत्याची मुलं. हा माझ्या आत्ताची मुलं राहते दोन. पण ते कोणत्या एरियात को ते नाही सांगतायचं ना एवढं.
जास्त करून त्या हडप सरला
मग हा हडपसर आहे का? तो एअर येते का अ माझी मैत्रिण रहती पाय.
हा हाडप सर आमता
हा हडपसरला. म्हणजे तिचं स्वतःच घेयेले तिना तिथं. मग तु मला तिथून जवळ काडप सर ह हा मग ती माझी मैत्रीण तीथ राह ती
स्वतःच गेले का
तिचं स्वतःच फ्लॅट आहे तिथं मग म्हणजे ते ड्युटीला तिकडच आहे ना पहिल्यापासूनच. त्याची मग गावरायचं कामच नाही ना.
कावना.
भैयाच झालं जेवण.
बळी झालं ते, नाही नाही खेळू राहिले दोन्ही.
हा.
सांगेत त्यांचा काही येणार. ती फरची ना वाईट आहे अशी गुलादी पुसू पुसू.
ह.
हा. अरे माहिती आहे नव माय शेती मागाय उठत्यात बाल तुका दाखिवलं.
तस ते आमच्या बद्दल जर सांगितलं ना शाळेतून आल्यावर हे करा ते करा सारं करून ठेवते ती.
ह ह ह.
हा. चालूच त्यांचं. पण मग ते आता सवय लागली लागती ना ग. नाही जर सवय लावली त्यांना कधी संस्कार लागणारे.
ह मग लागत नाही ना.
तेच आहे ना त्यांला सवय लावण्यासाठी कस जशी का आलडून वळडून को ना सांगायचं लागत हा मग तू ते दिदीला आणयला जाते का तिची येते तिचीती
नाही ते एकच आमची गल्लीतच शाळा आहे म्हणजे गल्लीतली एक बिल्डिंग आहे ती पूर्ण शांततेय.
हा का मग म्हणजे तिथ खा तर तू कितव्या मजल्यावरती.
मी साव्या.
मग सहाव्या मजल्यावर तर तिला खाली घ्यायला जायला लागत असेल ना तिला.
नाही नाही ती येत जा म्हणती नाही ना, म्हणून तर भावतर नाही.
हाक मा एक.
लिपचं काम चालू आहे म्हणजे ते म्हणले होते एक हजार रुपये वाढून घ्या जेव्हा लीप होईन. तेव्हा हजार रुपये वाढी, वाढली आम्ही म्हणजेच ना. हां बाई पाहिलंचेय.
हा पण नाही म्हणजे ती येते ना एवढं तरी टेन्शन नाही नाही तर पोराला.
लिही आता. सवय झालतीना आणि या या बिल्डिंगचे पूर्ण पोर पोर हाय ना त्याच शाळेतेय. हंसावली हा सही बात बाब्या.
हा मग सोबत जात्या सोबत येत्या टेन्शन नाही ना राहत उजून आपल्याला कसं बई
हा नाही नाही मग फोन लावती मी. दर पावणेसाल आली नाही का पाच दहा मिनिट. लेट झाली का, मग आम्ही फोन लावत्या. ती साडेबारा, सव्वा बारा आणि घर घरातून एक ती साडेबारा. हा साडे बारा इची ते पोहचती साडेबारा. ला म्हणजे शाळा भरून जातील.
हा हा.
आमच्या गल्लीतल्या कॉल म्हणजे तुमच्या घरी, घर आहे का.
हा आमचं घर आणि तु तुमचं घर.
हा ती शाळा दिची.
हा.
इतकं लांबपण नाही असेल मय, काय काम आहे म्हणजे ती. अनाममय.
हा मग काय जवळ आहे ना.
हा जवळ आहे म्हणून तर टाकून दिला बाई गेले गेले पैसे. मी जाऊन
हा मग सोबत बी ना ग बिल्डिंग मधले परं सोबत असले कशा आहेत टेन्शन नाही राह
हे वाव अ एक कर काम आहे.
मग एक तर टाइम पण लइ खातात. चालू कुठं काही ऐकायला येत कुठं काही ऐकायला येत. मग लोकाच लयचं अवघड आहे ना गं
नाही सब वाले रिक्षावाल्याचे पण लय अवघड आहे. रिक्षावाले आता तिथं मंदिर पूर्ण महिन्यात पैसे होऊन घेता एक तार तू एक तारीख पंधरा दिवस ये पंधरा दिवस आहे ना फोनच उचलत नाही तो
तो ताय बर
पंधरा दिवस म्हणजे फोनेच उचलत नाही एक रिक्षा ते पंधरा पंधरा वीस वीस पुरी पोर एकामध्ये ढिग्गीर आणि डिशवर
मग ते काय त्यांला दोन पैशाची गरज राहते. त्याच्यामुळे ती तशीच करते.
मग पंधरा दिवस नेऊन आला आपण.
मला पण घेऊण जाला आणि मग ते येतो आणि ते म्हणतो नाही माका देत. खराब होती म्या आजारी होतो आणि असं होतं दररोजचा महिना. तसच एक दिवस लेकिन चार दिवस.
आणि ते‌ ऊस जुना असेल नाग गुस.
दुसरं मे भेटतच नाही ना